तेच कोल्हापूरला वगैरे पण गेला नाही का ग
कोल्हापूरला आमचं तेव्हाच आमच्या इथून श्रफ्तशृंगी देवी वणी
ण आहेध
त्र्यंबकेश्वरपणे आमच्याकडे म्हणजे नाशकात बघण्यासारखा खूप आहे गं खूप काय वणी डंडोरी आहे वनिला हे सप्तशृंगी देवीचं मंदिर हे नाशकात खूप हे बघण्या सारखं तुला सांगू काळा काळाराम मंदिर आहे
हा
सीता गुफा आहे अंजनेरी पर्वत आहे त्र्यंबके
बरं आहे बाबा कारण अगं तुला म्हटलं ना ती माझी एक नाशिकची मैत्रिणी झाली नाही का निलम म्हणून आहे ना तर तिची जाऊ म्हणून एक आली इथं तर ती मला म्हणत होती ना की तिकडे आपण वनीला जो इथे जाऊ तिथ ती बऱ्याच नावं सांगत होती आणि मला विचारत पण होती की तिथे गेले आहेत का इथे गेलेलेत का म्हणलं अगं मला अजून तिकडे साईड ना नाही आलं म्हंटलं तर तिचा तर डिलिव्हरी झाली ना तर येणारच होतो मी तुला म त्यासाठीच बोलते कि आम्ही आमच येणं तर होईल मे बी अ
ह बरी
त्यावेळेला भेटण पण होईल आप असं म्हणजे सांगेन तुला आवस
न येत ना
आणि सॅटर्डे संडेचाच असा प्लॅन असेल यायचा
हो हो नक्की आईकडनं माग ना हर्ष जा हाय हाय जा देतय बघ चल
मग आता आता बघ मी दुधू पाहिजे मी पैसे नाही मागततो कधी
हा हा नाही नाही मला वाटत ते पार्सल चे पैसे मागत
नाही नाही हा हा हा ते दुध बिस्किट दे ब आम्हाला असं सांगतोय तो बाई मी त्याला हा आमचा आवड आहे का आम्ही खातो पण कसं खातो मी त्याला याची घ येते आमचे गव्हाचे किंवा मग नाही पारलेची नाही, घावाची किंवा मगराज याची वाणी
ओट्सचे वगैरे पण असतात ना ग? आता नवीन नवीन नाचणीची पण आहेत बिस्किटं. हम्म, हम्म, कटलेट काय ते, हे पण भेट हो का?
हो, तिथ सेपरेट, मोठी फॅक्टरी आहे, नाशिकात
बरं आहे ना ग ते पण, कारण ते आणून ठेवलं तर चांगलंच आहे, पौष्टिक
अगं तुझा, तुझा मुलगा ते इझी खाऊ शकतो ते त्याला जर नुसंत हातात दिलं ना, तू नागलीच बिस्किट खाऊ शकतो तो
हो हो, तेच की नानकटाई
हो, अग हे पण तू आता तो खायला लागला, चॉकलेटस ही त्याला क्रिविंग लागून द्यायचीच नाही, त्याला काय करायचं असं चॉकलेट आहे ना, डार्क चॉकलेट येते ना तशी घ्यायची, बरं का. त्याला काही मिक्स केमिकल वगैरे नसत, आणि आपले डाळ फूठाने बघ कुठ
हा हा हा.
पीट करायचा, आणि त्याच्यामध्ये ते चॉकलेटच सिरप टाकायचं, ते थोडं एकजूट केल्यानंतर ये ना . भांडव त्याच्यात तो प्रेस कर पण त्याच्यावरून ये ना, नॉर्मल एकदम एक क्लिअर ये ना, चॉकलेटच सिरप टाकायचं, नंतर ड्रायफ्रूटस आटखवायचे. डायरेक्ट कट, केक तयार होतो.
चांगलंय बाबा.
चॉकलेट म्हणून, ते ते कुटण्याची डाळ ते पोरांच्या पोटात पण जाते, आणि च प्रमाण पण कमी राहत त्याच्यामध्ये, आणि तू घरच देऊ शकते ना ते
म ते मला जास्तीत जास्त कला ह मला जास्तीत जास्त सगळं घरातलंच जायचं आणि सगळं आपलं घरात बनवलेलंच, हम्म!
हे असंच होतं, सुरुवातीला मला सुद्धा तेच, मी पण खूप प्रयत्न केले, पण पोरांना हाय ना आग बाहेरून सवय लागताना, ते ते घरी येऊन डिमांड करतातच.
अग आपण नाही लावत, पण बाहेरचे येणारे असतात ना, त्यांना पण अडवू पण शकत नाही की चॉकलेट नका देऊ हे देऊ नका, आम्ही नाही देत, आता माझे पप्पाच घे
हम्
त्यांना किती वेळ सांगितलं, की तुम्ही त्याला स्क्रीन दाखवू नका मोबाईलची तरी लांबून दाखवतात ते लांबून आहे, अहो दिसतय ना पण त्याला, लांबून असो जवळ अस
तू कितीही प्रयत्न कर, बघ तू, मी तुला दोन वर्षात तुला मी तूच सांगशील मला दोन वर्षात अग स्वाती, मी खूप प्रयत्न केला आग, पण नाहीच, माझी वहिणी प सांगायची, हे बघायचे की मला, मला लाजीरवाना वाटायच. मला लाजिरवाण वाटायचं की, ही पोर माझ्याकडनं मोबाईल मागायचे ना, मग मी वहिणी सांगयची ताई तुम्ही मोबाईल देता, ताई तुम्ही मोबाईल देता, अहो वहिणी मी तरी करणार म्हणजे, मला काम करायचं असतं, काम म्हणजे घरातल आवरायचं असत, मी जर तेच काम मी केलं तर मला यांना वेळ देता बरोबर, मी पटापट आवरून मग त्यांच्यासाठी काम करते, बरोबर. म्हणून मग तो द्यावा लागतो, अर्धा हो, नोकरी आहे, आता सांगते ती, की ताई खूप प्रयत्न केला पण नाही कंट्रोल झाला, लागलीस
नाही होत ग, मग काय आता पण बघू, आत्ता सध्या तर आम्ही दोघं आहोत. त्यामुळे मे बी तरी मला जेवढं होईल बघ. तेवढं मी करणार मला पुढचं माहिती नाही हा. मला पुढचं माहिती नाहीये पण मी आता तरी माझ्या पडून होईल तेवढं करतेय. मला असं वाटत ग आता मी
बक्े बघा देते बस.
कायचल
आणिने चॉकलेट दिलं बघ. आईने चॉकलेट दिलं चॉकलेट घे जा झालंय आंटीच पाचच मिनिटं राहि अजून बाकी काय म्हटलं बोला.
काय आणि आता ते काय काय व्हिडिओ पण बघतो न का मुलं वेगळी झाले आहेत अक्षरशः मोबाईलमुळे
बघ ना
त्या मग भीती वाटते का मला बाकी काही नाही की बाबा. याला असं गेम्स वगैरे वेळ लागलं. आणिंतर मग खाण्यापिण्याचं ध्यान नसतं म्हणजे पूर्ण भान हरपतंय आई वडलां आपण कसंही बोलतो की म त्याच नादात असतो त्या गोष्टीची भीती वाटते खूप कि तसं नकोय व्हायला.
मी आता त ती जर घरी राहायची ना ते खूप मोबाईल पाहायची बर का? पायची अर्धा एक तास घ्यायची पण आता स्कूल मधून येते आणि तिथेडत. घरी तीन ला येत तीन साडे तन ला आल्यानंतर माझा माग. येत आजीचा राहतले आजीचा खराब झालाय बाबा देतले आ. ोबा आणि पप्पांच्या घरी राहत ना हम्म. आणि पप्पा घरी राहत नाही मग तिला मिळाला त मला अर्धा तास. अर्धा तास बी जास्त कमी होतो शु शु अ तुझ्याच कॉलला प्रॉब्लेम येतोय एवढा
बघ ना काय चालूये त्याच
मला काही देत नाहीे मी तुला नाही सांगितलं ना मला झोळीत टाकू नको तू
हा हा हा हा हा
मी तुमला जो टाकून देशील मला झोपून देशील माझ्या बरोबर खेळणार नाही.
अरे बापरे नाही म्हणाव बाबा थोडा वेळ खेळते म्हणा आणि मगच काय असेल तर झोपूया.
तेच ना
मग काय ग नाही मुलांना पण वाटतं ग खेळावं वगैरे आई वडिलांनी सोबत असायला
तेच ना तेच त
म.
बाकी काय आजून
बाकी आता तेच
ठरवलं तर होतं ग ठरवलं आज सकाळपासून ठरवलं तर बघ तू
होत मग तेच सांगतेय तुला
पण सकाळच ऍडजस्ट दोघांनी केलं ना म्हणून झालं
तरच हो अग तेच की आता याला झोपून दिलं म्हण आपलं जे काय होइल ते आता करूनच घेऊ दे
हा तू आता गौरीला वगैरे तिच्या तिच्याशी आवरून घे काय बोलायचंय घे पाच
ट्रेस.
म मी मी पण त्या लेडीजला बघते तिचं भेटत असेल हां एक एकच तिथंच राहिलाय तु एक एक आज आ सन संध्याकाळपर्यंत
आज अ आपले आज ते संपूनच टाक नंतर दुसरीकडं करायला अ म्हणजे टेन म्हणजे फ्री राहशील ग तर परत उगीचच अ हे होणार नाही, एकेकालाच तर मी तुझं झालं कि मग गौरीचंच करणारय. आणि म नंतर बघू एखादा मला कोणाला तरी, हो आपलं एकच राहिलाय आता. ता मग एक पूर्ण ए कांचं कम्प्लीट होऊन जाईल टार्गेट.
तेच तेच तेच, एक कमी कम्प्लीट होऊन जाईल, पण मग कॉन्टॅक्ट मध्ये राहावं लागेल.
नाही राहायचं, एक ते तेवढ्या पुरतंच आहे ना, आता तर कॉलचं चय म्हणून काय झालं?
तेच ना, नाही ते तसच होणारे, मला तर आहे ना ट्रान्सस्क्रीप्शनच्या कॉ ची वाट पाहते मी ट्रान्सस्क्रीप्शनची वाट पाहते.
हा, ते काय आहे ते करत करत जसं जसं येईल ते करायचं. ओ, आणि अगं सध्या काय प्रॉब्लेम येतो काय माहिती? बरेच जण बो
होतच नाही ते, यायला पाहिजे ते, काही असं नव्हतं बर का ट्रांस्किप शनच सर सगळे सांगायचे की असं नव्हतं बवा, ते जर आलं ना तर मग आपल्याला कंटाळा यायचा करायचा, एवढं येतं पण हे म्हणजे डायरेक् आता त्या त्यांचं येना मी त्यांच्याकडनं घेतलं होतं ना माझ्या नंदेच त्या आता इथे त्या दीड दोन वाजता, मग ते आले का थकून जायच्या कंटाळा करायच्या कर स्वाती. म मी जर करायला लागली ना, म मी करायची त्यांच्या याच्यावरच माझं नव्हतं तेव्हा सुरू. पण मग मला त्यांनी शिकवलं मग ते म्हणे तू कर म्हणे, तुला जे हे जमतंय याचा अर्थ तुला येईल म्हणे. मय मग मी काय सुरुवात केली म असं झालं, म्हटलं मला केव्हाची मी ट्रान्स किपचंची वाट पाहते पण ते काही येत नाही म्हटलं मला. मी जर करायला आलं ना मी डायरेक्ट, दोन तीन हजार एकच एकत्रच करून टाकेल डायरेक्ट. कारण खूप
हो, पण अगं यायलाच येतच नाहीएत. ना त्यामुळं सगळं हो.
तेच लेडीज बी खूप झाल्या आहेत ग. लेडीज बी खूप झाल्या आहेत, ह्याच नई, आपल्याला वाटतं आपल्याच ग्रुप मधले आहेत. जेव्हा ट्रान्स्क्रिप्शनचे ऑडिओ ऐक तो ना, ते कुठले कुठले साताऱ्याकडचे त्यांची तर भाषा बी कळत नाही, ते पण सुद्धा आहे. अशे, एखाद दोन करेक्शन करायचे नाही तर काही तुझा, ये झालं ना दादा झालं झालं. झालं, अजून काय, आता हा केव्हा उठेल?
काय माहिती आता? ते काय कधी पण उठेल त्याचं काही सांगता येत नाही? अगं त्याची झोप मगा अशी खूप अर्धवट झाली ना, लाईट गेली अचानकच.
हा हा हा.
ला, म त्याला भरवलं म त्याची पण थोडी चिडचिड चालूच होती. मग त्याला पहिलं, जरा ते गाडी आहे ना त्याची त्या ठेवून हलवलं ना ते झोपलाय. आता उठेल जेव्हा उठेल तो पर्यंत मी पण बघ ते आता बसते, आपलं जरा झालंच आहे.
हा हा
पण आज तुला जेव्हा वेळ मिळेल तेवढा शेवटचा एक एक कॉल आहे तो आपण कम्प्लीट करूनच टाक
कम्प्लीट करून घेऊ.
हा, म्हणजे परत तुला पण नाही ग, हे तू दुसऱ्यांशी पण म्हणजे एकेकांना पकड आणि सगळं टार्गेट संपून टाक, वाटलंस तर तु गौरीला उद्या घे आणि हा तेच, त्यामुळं बोलले. चालेल मग कर बाबा त्याच्याशी खेळ आधी, हो हो बाय बाय.